हॅलो हा माझी वैस येते ना तुला
नबर आवाज बोल
काय करत होदीस
काय नाही बसल्या म्हणलं आता तिचा फोन येईल बघत वाट बघत बसलेली म्हण तू मी कॉल करते तुला आज वेळ मिळा मग तुला आता वेळ भेटला का काय करत होती तो दिवसभर
काय नाही बघ तू जी रेसिपी सांगितलेलीस ते आज बनवत होते
होय बर बर काहीतरी सनावाराला पण गोडदोड करत जा
आता आता आलाय की आपला सगळ्यात सगळ्यांचाच आवडीचा सण आलाय आता
कोणता ग गणपती पप्पा मो एकच नंबर सने मला तर फार आवडतो गणपती तुला माहित आहे तुमच्या तर गणपती बसवतात
हो मग आम्ही बसवतो की गणपती आमच्या घरात बसतत पाच दिवस गणपती
अगं आमच्यात नाही बसत मला आवडते काय म्हणजे बघना गणपती येताना किती प्रसन्न वा वातावरण अस ते आणि मार्केटमध्ये तर किती गर्दी असते त्या फुलांची डेकोरेशनची गणपती बाप्पची स किती भारी गडबड गडबड असत्या आणि घरामध्ये वेगळंच वातावरण असते
आता तू जर तुला म्हणजे तुझी इच्छा खूप असेल ना तर तू पाच दिवस रोज गणपती लांब शगरीचा
हो नक्की नक्की येईन मी तुझ्या घरी आणि मला रोज आवडतात
आपण दोघी रोज मिळून प्रसाद बनवया मोदक बनूया कधी कधी काय बनूया कधी उकडीचे बनवूया कधी तळलेला बनूया
शिरा बनूया कधी अ पेढ्यावाले मोदक बनया खव्या न मो हजार प्र बन कधी तांदळा मोदक का गावाचे मोदक ते मग गाणं माहितय कायय. केले मोदक लाल घवा.
ह हा.
तुला माहिती आहे त्याची हिस्ट्री
ह हग.
रला ना दुष्काळ पडलेला. बनवतात.
हो खरं तांदळाच्या पिठात बनवण लय अवघड आहे.
आा पण ते टेस्टी पण तेवढच लागत आणि तुला खरं सांग मोदकची रेसिपी ना. ही आधी पासूनच तांदळाच्या पिठातच बनवली जाते. पहिल्यापासून आणि ज्यावेेळेस एकूण हा आता काय म्हणजे त्याच्या मागताच तुला सांगते कारण आपण गव्हाचं कसं बनवायला लागलं ते तुला सांगते. एकोणीसशे बहात्तर ला जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस गणपतीचा हा सण आलेला.
हा.
आपल्या काही न म भत सरकारन काय के री कोणय तर लाल कहू मागवलेली लाल कहू तिकडून माग. लाल गहू म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाट वाट आ. बोलण्यासारखी गोष्ट नाही. पण ती लाल गो उत्कृष्ट दर्जाची होती इतके काय असं म्हणजे कसं चांगले नव्हते.
हम्म.
लाल गहू मागवल्यानंतर गणपतीचं हसन आल्यानंतर मग आता मोदक कस बनवायच. मग मोदक वेळेस अ तांदूळ नव्हतं म्हणून त्या गव्हाच्या पिठामध्ये ते मोदक बनवलेले. म्हणून प्रल्हाद शिंदे यांनी त्यावेळेस ते गाणं गायलेलं म्हणजे त्यामध्ये त्यां एक वाक्य बघ. केलेले मोदक लाल गव्हाचे हा तेव्हापासून गव्हाचं मोदक करायचं. प्रतापटडी ती आणि ती राजून ही सगाळेत आहे त्यामागचा आपल्याला इतिहास माहीत नाही गं.
हो अरे लोकं एवढा विचारच करत नाहीत की हा बाबा गव्हाचच. का तांदळाचच का म्हणजे वेगवेगळ्या पिठांच का?
काय तांदळाचे मोदक बनण्यापेक्षा जास्त आपण आपल्या हेच्या जास्त प्राधान्य कशाला देतोय. गव्हाचे मोदक हा उकडीचे असदेत गव्हाचे मोदक तळलेला असुदेत गव्हाचे मोदक ह आणि तांदळाचे मोदक. च काय इतकं कोुण नाही म्हणजे ठराविक ठिकाणी बनवु.
अगं कसं होतय माहितीय काय पुराने लोकांना ती म्हणजे ती हातात बसलेली कला. होती की हा बाबा मोदक काय म्हणजे हा सॉरी तांदळाचे मोदक काय सोपेच अस. बनवू शकतात आपण बनवू शकतो पण आताच्या जनरेशन मध्ये बघ कुनाला तु विचार विचारलीस ना तांदळा मोदक बनवता येतात का बरेच जण बोलतील कि की नाही बाबा खूप अवघड. नाही बनवता येत.
हा मग
पण त्यांची चवच काय वेगळी असते बाबा परत तुझा आवडीचा सण कोणता माझा तर गणपती आहेच मला दिवाळी सुद्धा आवडते.
हम्म मला दिवाळी आवडते माझा सगळ्यात आवडता सण. दिवाळी दिवाळीमध्ये फार त्या मिळतात सहा महिन्याच्या सुट्ट्या असतात त्या म्हणजे सहा महिन्याच्या म्हणजे सहा महिन्यातून येतात ना मे महिना झाल्यानंतर आणि
मला दिवाळी का आवडते माहिती काय सगळीकडं कुठलाही असा कोपरा नाही जिथं अंधार असतो सगळी इकडे दिवे दिवे दिवे
आणि दिवाळी हा दिवे दिवे असतात आणि प्रसन्न शुभ वातावरण असते आणि सगळी इकडे मिठाईचा करंजा चकली लाडू चिवडा सगळे इकडे घंघमाट सुटलेले असते लगभग चालू असते पंधरा दिवसावर दिवाळी दिवसावर दिवाळी नवीन कपडे घ्या
परत भाऊबीजला भावाकडून पैसे घ्या
पहिला शिंगारत चालू होते मग वसुबारस चालू होतं आणि मला सगळ्या दिवाळी काय आवडते माहितीये मम्मी
मला सगळ्यात दिवाळीमध्ये काय आवडतं मा तेका भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन कारण की लक्ष्मीपूजनला सुद्धा आपल्याला नवीन कपडे भेटतात
हो आणि मी लक्ष्मीपूजेला मी स्वतः तयारी करते गं म्हणजे सगळे पूजा वगैरे मला फार मांडायला आवडतं रांगोळी इतकी मोठी काढायला आवडते सगळीकडे दि लावायला आवडतात आणि फटाके फोडायला आवडतात आणि कंदील आकाश कंदील असतो ना तो नवीन आलेला बघ तो दिवा असं हे करायचा माझ्या मनात आलेलं तो घेऊया आणि उडवूया असं वर पण आणि मी विचार केला की बाबा आपण हा दिवा सोडतोय बरोबर आहे पण तो वाऱ्या कुठं गेला आणि कुठं लागला किंवा कुणाच्या शेतात वगैरे पडला तर त्यांचं किती नुकसान होईल आपल्यामुळं आपण मजा म्हणून करायला जाणार आणि त्यांना काय काही हवे जाणार कुठे जाणार माहित नाही
तुला जर हवा असेल ना तर तू इलेक्ट्रिक सुद्धा करू शकतेस असंच नाहीे आहे की आगेचाच दिवा बनवायचा आणि सोडायचा तू इलेक्ट्रिक पण करू शक तेस नेचर फ्रेंडली सुद्धा करू शकतेस
इको फ्रेंडली दिवाळी साजरी
हा जर तुला प्रदूषणचा एवढा प्रॉब्लेम अस असेल ना तर तू म्हणजे तुझ्या एन्जॉयमेंट साठी सुद्धा तू गोष्टी करू शकतेस अस नाही की आपल दरवेळेस मन माराव आणि कराव इको फ्रेंडली दि दिवाळी सुद्धा आपण करू शकतो आपल्या फ्रेंडसच्या घरी जाऊन आपण सेलिब्रेट करू शकतो
हो आणि त्यावेेळेस दिवाळीत कसं सगळ्यांना आपण मिठाई देतो सगळ्यांना भेटतो पई पाहुणे मग किंवा आपले कधी
ना ते सुद्धा दिवाळीत
हा घरून
परत मला दिव आणि मला रंगपंचमी सुद्धा खूप आवडते हा रंगांचा सण
रंगपंचमी हो किती कलर्स ग
मग काय तर रंग पंचमीला तर आपण कुणालाही रंग लावला ना तर तो माणूस आपल्यावर चिडत नाही
हो
आता बघ इतर वेळेस जा ना तू कुणाला पण रंग लाव बघ तुला कसं बोलल पण रंगपंचमीला काही बोलू शकत नाही ते त्यासाठीच तर म्हणते बुरा ना मानो होली है
आणि भांग वगैरे पितात ते ठरावे आता तुला खरं सांगू काय एकच हा म्हणजे सण भारतामध्ये एकच सण हा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो आता आपल्या इकड रंगपंचमी म्हणतात परसानाला होली म्हणतात अ आणि कुठं जी बाहेरच्या बाहेरच्या अजून राज्यात गेलीत ना तर त्याला वेगळी नाव आहेत आणि प्रत्येक सणाला
आपल्या इथे रंगपंचमी खेळतात रंगांनी खेळतात ते स्पेन मध्ये ना टोमॅटोे ने खेळतात
हा हा होय होय ते गाणं होतं ग कुठलं तर रंगपंचमीच बरोबर आहे मी ते टीव्ही ला ऐकलेलंत ते गाण ते टमॅटो मध्ये खेळलेलं रंग
टने आणि फ्रेश वॉटरने खेळतात
बरोबर आहे बरोबर आहे
बघ ना कशा कशा परंपरा असतात पण मला वाटत कि ते लोकांनी टमॅटो नाही खेळल पाहिजे ते खा खाण्याची वस्तू आहे अन्न वस्तू आहे तुडवले जाते पायाखाली येते ती एक चुकीची गोष्ट आहे परत पाण्याचा नाश होतो पाणी तर सर्वच खेळतात पण आपण कोरड्या रंगानी खेळल्याल कधी ही बरं
माझं महत्वाचं म्हणण आहे की जे तू म्हणतेस ना आपण रंगपंचमी मध्ये कलर वापरतो जे कलर वापरतोय ना ते मला वाटतं ऑरगॅनिक असावे केमिकल नसावे आजकालची तरुण पिढी म्हणजे तरुण लोक किंवा आजकाल जी तरुण मुल आहेत ना ते स्प्रे मारायला बघतात तोंडावर किंवा
त्याच्यामुळे डोळ्यांना अपघात होऊ शकतो
चकमक सारखं कलर असतो तो कमी करतात.
हो बरोबर बोललीस.
ऑरगॅनिक कलर्स तुम्ही वापरा जे झाडापासून पानांपासून फुलांपासून बनवलेला असतात तात.
ज्याच्याने आपल्या शरीराला काही इजा होणार नाही अशे रंग वापरा.
वगैरे वापरा जेणेकरून तुमची रंगपंचमी ही होईल कलरही धून जाईल मजा ही येईल. आणि कुणाला काय हानी होणार नाही.
हो.
असे कलर्स वापरा. आणि तो कलर लावला ना अग ते स्प्रे वगैरे दहा पंधरा दिवस तो कलर निघत
अरे बाबा कलर निघत तर नाही नाही चुकून समज तो डोळ्यात गेला तोंडात गेला नाकात गेला किती महागात पडतं ते समज डोळ्याला काही इन्फेक्शन झालं नाकाला इनफेक्शन झालं तर कशाला इन्फेक्शन होईल
हो हो हो
दवाखान्याचा खर्च वेगळा. ती रंगपंचमी म रंगपंचमी राहतच नाही.
हो खरंच नाही राहात मग.
मग घरातले विचार करतात की बाबा उगंचच तुला पाठवलं रंगपंचमी खेळायला.
बरोबर आहे तू बरोबर आहे.
म्हणूनच तर. बाकी काय नाही म बरं वाटलं तुझ्यासोबत सण साजरे म्हणजे तुला कुठले सण आवडतात तात मला कोणते सण आवडतात ते तू ऐकून घेतलंस तुझं मी ऐकून घेतलं. बरं वाटलं मला.
हो हो हो चालेल आपण आणि परत चर्चा करूया टाइम भेटल्यावर.
ठीक आहे चालेल ठेऊ? बाय.